ह बोला साहेब आम्ही पोहोचलो भाईंदर ला.
भाहिनेरला पोचले ना. वक्ती खोलण्याचे हेप फ्रीज म ठेव सामान फज मध अरे नाही हिला बोलतो रे हम्म
मग काय म्हणतय.
काही नाही मग त तुम्ही नाही जाणार का पंधरा ऑगस्ट ला तिकडे
नाही नाही का जाणार.
ओके ओके
ह
पण इकडे असणार.
नाहीय ना मझ काम आहेत शेड रे म्हणून मी नाही जातो त कालच मी सांगितलं ना घरी
हा
काला सांगितता ना घरी तर घरचे बोलले नाही तेव्हा जाऊ नको काहीतरी काम आहे. अर्जंट मध्ये न मग जाऊ देल
हम्म बरोबर बाई घरचं काम पहिलेय.
हा घरचं काम हो म्हणजे घरचं काम पहिलं रे बाकीचे काय पिकनिक वगैरे होत त
बर. बरोबर.
हो.
मला का माहिती मला गॅरंटी वाटते.
हम्म.
कि आपल्या टीम मधले सोडून बाकीचे लोक जातील.
होय का?
आपल्या टीममधली जाऊ शक जातील का नाही याची गरंटी कमी वाटते.
का र
हा मेन म्हणजे सतीश
का अस का असं का वाटत तुला?
आता पैसे काढतील सगळे ज हिशोब करतील किती लागतात काय वगैरे काय ते त्यावेळेस तो मागे हटेल असं वाटतंय मला
हो का?
तो बोल इतना नाही कर शकता म असं काहीतरी बोलेल.
हम्म.
आता बाकीच्यानी ऍडजस्ट केलं तर तर जाईल तो नाही के तर नाही जायच.
बरोबर.
अग दहा रुपे परीक्षेला खर्च करत नाही माणूस तो थोडी जाणार आहे. दहा रुपये परीक्षेला खर्च करत नाही माणूस तेथढच जाणार आहे.
हो ते तर आहेच हे लोक काय खर्च करतात माहित आहे ना.
ह.
आपण एक विषय घेऊया फुटबॉल
ओके हा मला जास्त माहिती नाही फुटबॉल विषयी
फुटबॉल विषयी माहिती असं नाही रे जे माहिती आहे ते बोलायचं आपण अजून काय? आपण फुटबॉल आपलं तर लहानपणी खेळतच आलोय लहानपण असून
हो लहानपणापासून खेळतो आपण लहानपणी खेळायचो फुटबॉल म चांगला खेळायचो.
ह. पण एक मोठा विषय की आप आपली टीम इंडियाची टीम क्वालिफाय नाही होते फुटबॉल वर्ल्ड कप त एक त एक बेकार हे आहे ना.
त्याला कारण काय असू शकतं पॉलिटिक्स
त्याला कारण म्हणजे काय आपलं ते क्रिकेट क्रिकेट करतात ना. ते कारण असू शकतं मेन बाकीच्या कोणत्या स्पोर्ट्स ते लोक प्राधान्य देत नाहीत. असं पण असूकत
फुटबॉल पण नाही नेम बोला.
आणि परत म्हणजे असे भरपूर खेळातरी त्याला देत नाही लोक प्राधान्य
हो. नेमबाजी आहे खूप सारे आहेत त्यां त्यांना प्राधान्य देत नाहीत.
बघ ना कालच दोन दिवसापूर्वी ऐकलं मी आपला एक गावठी खेळ पोहोचला इंटरनॅशनल लेव्हलला माहितीय का? आपला गावचा खेळ रे नाही. तो तर आहेच रे विेटी दांडू
वट तडू
हा.
तो पण काय नाही.
तो खेळ आता हो तो आता स्पेल मध्ये खेळायला लागलेत.
अरे वा
आणि पण त्याच्या नाव वेगळं काय तरी
हम् हम हमम.
हा पन बघ ना आपण आपले खेळ सोडून लोक तो खेळ स्वीकारतय.
हो ना आपले खेळ लोक दुसरेही खंडतले लोक खेळायला लागलेत.
आता आपला राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी आहे ना
हो
मग इथ कुटे मग इच आहे ना
खूप चांगले प्लेड फुटबॉलमध्येध् मुंबईत खूप चांगले भेटले शोधले ना खूप भेटतील चांगले चांगले पण त्यांना स्कोप नाही भेटत.
फुटबॉल मध्ये पण प्लेअर भरपूर आहेत. आणि अ आहेत प्लेअर आहेत रे भरपूर आहेत.
आपला मामा आहेत ना मामा मध मामा त्याचा मुलगा पण खूप चांगला फुटबॉल प्लेयर आहे.
काय बोलतो.
हा पण त्याला सपोर्ट नाय करत तुम्ही पण थोडे पैसे हे कमवत. नाही त्यामुळे त्याला थोढे देत नाहीत पैसे पण तो त्याच्या हिमतीवरती खेळतो त्याला स्पॉन्सरशिप वगैरे मघ शोधतो तो
चांगलं आहे ना
मला बोल होते मामा की त्याला सांगा जरा. फुटबॉल वगैरे खेळू नंतर पहिले वडिलांना हातभार लाव वगैरे बोल होता एवढा तो खेळतोय सांगता खेळू दे ना
का ते
नंतर काय नाही होत नंतर काय नाही होत एकदा माणूस कामाला लागला ना नंतर काय होत नाही मग
हो रे ते तर आहेच. हे दोन अठावी उभ ला
ह
हो का?
भांडण चालू आहेत का मागे
हो ते काय नाही का आता हे उतरले ना भांडन चालू असतो रोजची आहे ती काय नवीन नाही. अजित
आता वाजले आठ ट्रेन निगतोसर होणार सव्वाट
हो
बापरे उतरला उतरायला होणार पाहुणे नऊ
हो आता पावुणे नऊ किंवा आठ चाळीस
आठ चाळीस
हम्म
घरी पोहचता पोहचता स्वा नऊ साडे नऊ.
हो
बापर त्रास आहे खूप
ते खरा आहे खर पक्त ते मला गर्दी व आवडत नाही.
हा ते एक बरं आहे की विदर्थगडीचा प्रवास आहे त्यामुळे काय त्रास तेवढा वाटत नाही धावपळ जास्त नाही त्यामुळे कस. जात माणूस आरामात सकाळी पण नसते नसेल गर्दी का सकाळी असते.
सकाळी नसते एवढे रे गर्दी असते कधी कधी भेटते कधी कधी कधी कधी कुठून येतो ना माणस सांगितलं
का काे
आणि कधी कधी कुठून माणसं येतात ना ते समजत नाही एवढी माणस आणि कधी कधी एकदम खाली असते
अच्छा
मशे
हे रेल्वेच असंच असत
मग तुझा संडे रेग्युलरचा प्लॅन ठरला का
कसला
उलत जाणार आहे म्हणून रविवारी
अच्छा ते वाला नाही ना अजून काय एवद्या कळेल उद्या दुपारपर्यंत समजेल हो
ओके
काम आहे मझ थडसं ते काम समोच्यावर डिपेंड आहे
आस पण आहे ग
आणि तो समोरचा आहे बिझी ट्रेनिंग बिनिंग चालू त्याच तो फ्री होणार तेव्हा तो काम करणार मग हो माझं काम होणारच आहे
बरोबर
हम् हम् बहू
मग तू कधी फुटबॉल खेळलायस
हो लहानपणी खेळलोय शाळेमध्ये भावीपर्यंत खेळलोय
होय का बरं आहे म टीम मधून खेळ जायस
हो टीम मधून खेळूया दहावीपर्यंत आठवीपर्यंत प्लेयर होतो नंतर दहावी मध्ये गोलकी असायचो
े आमच्याकडे नव्हतं रे आमच्या स्कूलमध्येध्ये वगैरे आमच्याकडे खो खो असाय का
हम्म
नंतर कबड्डी आणि जास्तीत जास्त
आठवी नंतर चालू झालं आम्ही जो आठवीला गेलो ना
हा हा ह
तेव्हा शाळेमध्ये कसे जरा बाहेरले चांगले शिक्षक आले मोठे मोठे शाळेतले शिकवलेले
हा
पी टी टीचर मग त्यांनी सगळं शाळेला सामान घ्यावायला लावलं मग आम्ही खेळायला लागलो
आपल्या देशामध्ये कसं माहितीय लहानपणाासून नाहीये असं स्पोर्टस वगैरे ते जर दिलं नाही लोकांनी चालू केलं ना तर पुढे चांगलं भवितव्य आहे मुलांचा
बरोबर बरोबर
आता ग्राउंडच नष्ट करायला चाललेत सगळेजण
ती एक सगळ्यात मोठी शोकांतिक आहे
म पहिलं आपलं आपण ग्राउंड मध्ये जायचं तरी रे आता मुलांना ग्राउंड म्हणे काय माहितीय का
माहितच नाही हो पहिले पूर्ण मातीने धुळीने माकायचो आपण
आता यांचं ग्राउंड म्हणजे मोबाईल वरच दोन इंच बाय चार इंच
ह् बॅटल ग्रउंड त्यांनसते दोन बाय चार इंचाच पबजी वगैरेच प्ले ग्राउंड त्यांचं
आप कायं ते पबजी काउंटर स्ट्रायकायं
हां पब्जी काउंटर हंल सिंग कीं
हम्मं हो आपल्यां वेळी एकदंम मस्तं गेम होते नां मस्तं होतं रे हां रे मस्तं होतं बघं
आपल्यांकडे घरी यांलां बोलायचे पहिले
कायं हो ट्रेन लागली रे ट्रेन मध्यें बसलोय अजूंन सुटणांर नाहीं नां एवढ्यां लवकर
हो ते तरं आहेचं
अजूंन पांच मिनिट कोणी आता तूं काॅल केलेलां आहे
हां नाहीं आतां आता आतां मी केलंय हांय
ओके अ ते सांग मंग ठेवतो मंग मी
हो हो चाल चालते चालते चालते आतां ठांम तीस सेकंद तीस चाळीसं सेकंद
ओके चालेल
नंतर मंग तूं करं फोन जवळं चालतें तेवरं बोलू यांत नाहीं पणं ते नेटवर्क मध्यें कंट व्हायचं आधी कंट केलं बरं पडेलं कारणं परंत नेटवर्क मध्यें हां
नेटवर्कचां तरं ते नाहीं इशू रे मध्यें कॉल आलां नां तरं कंट होतो
हां तो पणं प्रॉब्लेम आहे हो तो पणं प्रॉब्लेम आहे
नेटवर्कचा काहींचं इश्यू नाहीं रे आपणं चांगलं बोलतो क्लिअर कंट बोलतो नां ओके ओके मी करतों तुलां हां हां थँ लगेचं करूं कां